हं हा हॅलो. यांच्या गप्पा ऐकून घेऊ. या बाया नुसता - टाइम चालू आहे. यांच्याच गप्पा ऐकू. नाही आपल्या लगेच तिथ रेकॉर्ड होतय. लई बोललो. आता काय बोलायचं? पाऊसही येत नाही.
घे बोलून आता. पाण्यापावसाच बोला.
कोण आहे फोनवर? पावसाची खूप गरज हे. बोल. बोल ना. काय बोलू? बोल. हॅलो.
हॅलो. काय मॅडम काय चाललं?
मम्मीए अग. स्टुपिडए एकदम. का काय म्हणते? काय म्हणती? आवाज येतोय का?
काय चाललय? शाळेचं काय चाललय?
इचा आवाज येत होता फोनवर. मम्मी. बरं नाव सुनीता शरद दोडगे कोण आहात तुम्ही?
अगं, ज जिने कॉल केलाय तिच्याकडे द्या.
बोल बोल. बर बोल तुझं नाव नको घेऊ. बोला. आपलं नाव नाही सांगायच. झालं का? जेवण झालं का? काय नाही. जेवण टाकून येत एवढं. जेवण झालं का तुमचं?
हो आमचं जेवण झालंय. तुमचं झालंय का?
का? झालंय. हा हा. आमचं बी झालंय. ते भरले होते. ते भरले होते. झोपले नाही का तुम्ही? ममी
आता हेच चाललंय कॉल वर्क.
आमची इकडे मांजर रोजी बोलतिये. रोजी, रोजी बोल. हं? हॅलो.
बोला ना.
गरम होत मले.
सगळे बरे का? आजी बाबा बरेय का?
बरेय बरेय. सगळ बरेय.
हा हा. आज्जी पोहोचली का? केदारनाथ बद्रीनाथ तिकडे.
काय माहिती फोन करून विचारावं लागेल तिला. कुडय ते
आजीची तब्येत बरए का तिकडे? हा हा. तुझा अभ्यास कस काय चाललाय?
चाललाय बराबर.
हां हां आणि मॅथ वगैरें
येतं ट्युशनं वगैरें बाई यां बाहेरे यां प्रत्येक प्रॅक्टिस सीट सॉल्व करायचं
अजूंन कांहीं
अजूंन काहींचं नाहीं हॅलो
मम्मीच कायं चाललं
कायं नाहीं बसली डोक्यांला हांत लावूंन
एवढं रियालिटी नकां सांगू जरां व्यवस्थित सांगितलं तरी चालेल
हां
आं ब्लाऊज शिवायचं ब्ला बागांच कां शेंड्यांवरती करायंचे
हां हां मंग तू मम्मीची बरं की बारके
मंग आता कायं म्हणत्या कायं ते पकवांने सिलतरं
करेला
हांव हां वर्ची माहीत आहे
हां हां
तुमचं झालं कां दोंडे जेवणं तिकडं
हो झालं नां आमचं झालं छान झालं आमचां पणं धोंडा
हो कां पैस निघाले की नाहीं
हो धनास निघाला आमच्यां ह्यांच्या तो
ध धना पणं टाकतां कायं
मंग
आम्हांला तरं मिर्ची नं मीठ निघालं होतं
ते पणं चांगलं असतं नां जे नशिबाने आलं ते चांगलंच गोड मांन
हम्मं दगड पणं निघाला होता जाऊं दे एखादी कविता म्हणूंन दाखव हांय
आता आपणं दहावी लां आता अभ्यासांकडेच लक्ष द्यावं हम्
करूं कां मंग आता अभ्यासांला जाते मंग मी
बरं ठीक आहे चालेल
ठीक आहे बंद झालायं फोन बाय बाय बाय बाय गुंड नाईट स्वीट ड्रीम पणं घ्यांवचा कांहीं पणं की तीनं